हा बोल की सानिका.
जेवण झालं काय? हो झालं की.
कसा आहेस? मी पण छान आहे काय करतेस?
काही नाही बसले, तू काय करतोयस?
घरच्यांना मदत करायला
हा हा आई ला घर कामात मदत करत होते आता थोडा वेळ मिळाला म्हणून फोन उचलला.
छान घरच्यांना मदत करायला हवी.
हो, तू काय करत होतास?
मी माझ्या खोली साफसफाई करत होतो.
हा हा, मग झाली का साफसफाई?
अजून थोडी बाकी आहे.
चांगली सवय आहे, आजचा दिवस कसा गेला?
छान गेला, आज सकाळी बाजारात गेलो होतो.
हा हा, काही विशेष झालं का?
हो, एका काकांचं रस्त्यावर एक पाकीट सापडलं.
मग काय केलसं?
त्यात मोबाईल नंबर होता मी त्यांना फोन केला.
मग त्यांनी काय म्हलं?
ते खूप आनंदी झाले म्हणाले आज ही चांगली माणसं आहेत.
खूप छान काम केलंस तू.
तू ज्यासोबत असं काही घडलं आहे का?
हो घडल आहे ना एकदा ना एका बसमध्ये एका आजीची पिशवी राहिली होती
मग,
मग मी ति पिशवी अ कंडेक्टरला सांगत की आम्ही त्यांना पिशवी परत दिली मग,
त्यांनी आभार मानले असतील तुझे.
हो त्यांनी खूप आभार मानले आशीर्वाद दिलेे.
अशा गोष्टी केल्यामुळे आपल्या मनाला समाधान मिळतं.
हो अगदी बरोबर.
बरं उद्याचा
सकाळी अभ्यास मग घरकाम संध्याकाळी थोडा व्यायाम. हम्.
छान नियोज आहे.
तुझ काय नियोजन आहे?
मी अभ्यास करणार आणि मित्रांसोबत क्रिकेट खेळणार
अभ्यास आणि खेळ दोन्ही महत्त्वाचे आहेत.
अगदी खरा आहे. ठीक आहे आज का घेऊते नको.
आणि काय
आणि काय नाही आता बोलायला वेळ आहे का?
हो आता सगळी कामं झाली सांग कसं आहेस.
मी छान आहे. संध्याकाळी तुझ्या तुझ्याशी झालेला बोलण्याचा विचार करत होतो.
मला ही तसच वाटत होतं.
आजचं सगळं काम पूर्ण झालं का?
हो ग अभ्यास, आणि थोडा व्यायामही केला.
खूप छान मी अभ्यास केला आणि नंतर मित्रांसोबत क्रिकेट खेळलो हो शरीर आणि मन दोन्ही ताजे तवाने झाले. खूप फ्रेश वाटतं
खरा आहे मोबाईल वापरायचा पण वेळ त्याचही भान ठेवायला हवं.
अगदी बरोबर मी आता ठरवले की गरज असेल तेव्हाच मोबाईल वाप मोबाईलचा अतिरय वापरामुळे आपल्या अभ्यासावर परिणाम होतो.
हा हा खेळल्यामुळे शरीराचाही व्यायाम होतो. मीही सोशल मीडियावर कमी वेळ घालवायचं ठरवलं आहे.
त्यामुळे अभ्यास आणि इतर कामांसाठी जास्त वेळ मिळेल. क्रिकेट खेळल्यामुळे आरोग्य छान राहते.
हो आणि कुटुंबासोबतही वेळ घालवता येईल.
हो उद्या सकाळी किती वाजता उठणार
सहा वाजता उठणार आहे, उठून अभ्यास करायचा आहे.
छान मी लवकर उठणार आहे.
तुझ पुढचं ध्येय काय आहे?
मला अभ्यासात चांगले गुण मिळायचे आहेत नवीन कौशल शिकायचे आहे, पुढची माझी स्वप्ने पूर्ण करायचे आहेत.
ह खूप छान मी रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करते.
सातत्य ठेवलं तर नक्की यश मिळत.
अगदी खरं आहे.
आजच्या बोलण्यातून मला एक गोष्ट समजली.
अ ते कोणती
प्रामाणिकपणा वेळेचे नियोजन आणि मेहनत या तीन गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत, आणि या करायलाच हव्यात.
मीही त्याच मताचे आहे.
बरं आता पुढचं प्लानिंग काय आहे तुझं?
काही नाहीये. तुझं काय आहे का काही विशेष?
आता आता पोलीस भरतीला लागणार आहे.
भरतीसाठी बघतोयस का?
हो आता उद्या सकाळी लवकर उठायच, व्यायामला वेळ द्यायचं. आणि दिवसभर अभ्यास करून आणि संध्याकाळ व्यायामला जायचं
अकॅडमी जॉईन केली आहेस का?
हो आमच्या गावात एक अकॅडमी आहे, तिथे जातोय.
हा ह
तिथे आमचे सर रोज मैदानाचे राऊंड मारून पुशप सिटअप्स सगळे घेतात.
हो चांगली प्रॅक्टिस करत जा.
माझी एनसीसीत निवड पण झाली होती अकरावी बारावीला.
हो चांगली गोष्ट आहे.
तुझ्याबद्दल काहीतरी माहिती सांग ना.
माझ्याबद्दल काय? मी आता स्पर्धा परीक्षेची तयारी करते.
युपीएससी का एमपीएससी.
एमपीएस सी.
हा हा
पुस्तके खरेदी केली आहेस काय त्याला
हो केली आहेत ना अभ्यास करते रोज. होय की आणखी काय जेवण वगैरे झालं.
झालं की.
उद्या एकादस आहे तुझी असते का?
नाही नाही आमच्या आता उद्या अकॅडमीतल्या छोट्या मुलांना असं दिंडी दिंडी काढणार आहेत त्याची उद्या सकाळी लवकर जाऊन तयारी
वर्षातील खूप महत्त्वाची आणि खूप मोठी एकादस आहे तू पण उद्या करून बघ.
नाही नाही त्याचा परिणाम माझ्या डायटवर होतो.
एखाद्या दिवशी देवालाही महत्त्व दिलं पाहिजे.
तू तू करणार आहेस का?
हो माझी असते.
हा हा
उपवासाचे पदार्थ खाऊन करायचे शाबू शाबुवडी
असे बाहेरचे चिप्स तेन खाऊ नको कारण की उपासाचे नावाखाली त्यात केमिकल्स असतात ते उपवास नसतात.
होय आता भेसळीचे प्रमाण खूप, खूप वाढलेलं आहे बाहेरचं खाण्याचं टाळाटाळच केली पाहिजे.
हो शरला शरीराला पण महत्त्व दिले पाहिजे.
हो बाहेरच तेलकट असतं आणि शरीरासाठी ते खूप हानिकारक असतं. हा तिनं पाहिला आम्ही घरी बनवलेले शाबू वगैरे चिप्स बटाटोचे उन्हाळ्यात केलेले असतात तेच तळून वगैरे खातो.
तुझ्या दैनंदिन जीवनातले क्लासेस कसे चालू आहेत स्पर्धा परीक्षांची
हो ऑनलाईनच मी अटेंड करते. घरच्या कामातून ते मला बाहेर जायला वेळ नाही भेटत चांगली सवय आहेत
हा हा खूप चांगला अभ्यास कर
हो तुमचे लेक्चर्स असतात का अकॅडमीत
काय
लेक्चर असतात का अकॅडमी मध्ये
होय सकाळी सात ते नऊ एक्स्ट्रा क्लासेस असतात आणि अकरा ते पाच रेग्युलर आणि संध्याकाळी व्यायाम असतो.
ह हं प्रॅक्टिस वेळी खूप त्रास होत असेल ना अंगदुखी वगैरे
होय आम्ही अकॅडमीत तच रहिवाशी आहे हॉस्टेलमध्ये ते सगळ्यां सोयी उपलब्ध आहेत.
हा हा घरच्यांची आठवण येत असेल.
होय दिवसांतून फक्त तीन मिनिटंच बोलू शकतो आम्ही घरच्यांसोबत
घरच्यांपासून लांब राहणं कठीण जात असेल ना
होय आता सुट्टीला दोन दिवस आले म्हणून तुझ्या संघट बोलत आहे.
हा हं दोनच दिवस सुट्टी
होय आता आषाढी एकादशी आहे म्हणून एक आणि परवा दिवशी एक रविवार आहे म्हणून
हा अच्छा आणखी काय
आणखी काय नाही
कसे आहेत तुझे सगळे मम्मी पप्पा वगैरे
तुमच्या घरातले
आमच्या घरातले पण सगळे मस्त आहेत
ओके आता खूप रात्र झालेय गुड नाईट.
ओके चालेल, शुभरात्री
काय सुचत नाही कनी बोलताना